हॅलो
हॅल ह हॅलो हॅलो हॅलो नाही ना
हॅलो हॅलो हॅलो काय करते?
काय नाही जेवण झालं तु झालं का?
हो मी जेवले काय भाजी खाली?
डाळशेपू केली होती यावं एवढं आपलं म्हणलं अमरावती वरून कि धग धगधग त्याच्यानी त्याच्या घरी गेलो.
हो हा मग आवाज येतो?
आता आला
हवाजग्या ला का
हो आला आल ना
हॅलो हा अ हा मेरा भाई हो ना मी बोलायच लागली त्या चंचलच्या घरी गेलो म्हणलं.
हम्म
आणि किती दगधग माणसाले ती पहिले अमरावती एवढ्या दूर गेलो तीन तीन तीन घंट्याने गेलो आणि तिकडे काय झालं म्हणलं असंच स आता कपडे गिफ्ट घेतले मग एक दिवस पाहुणे किती दोन दिवसाचे राहतं
हो हम्म
आणि मन येत की नाहीय बो तिसरा दिवस थांबाच थांबा इकून तुघून
ह
किती कॉल बाई जस कॉलला वेगळा याचा उप
कट झाला की मग उचला लागतं नाही डबल आवाज निरला जाऊ दे. आ आवाज निवरायला.